आता जोवलो यत भांडी गोळा करालोय. जेवलिस?
होय जेवलोकी.
हं-हं-हं, काय करालीस तु?
काय नाय फिरायला आलोय. जेवण झाल्यावर. होय, का तुम्ही जाईत नाहीसा.
नाही-नाही, माझ्या घरातच वेळ मिळतोय बघ. हम निवांतच. हाईस बरी? हं-हं काय झालय?
ते नवे उद्या आमच्या घरी पाहुणे येणार होते. मग चिकन रेसिपी तुम्ही चांगली करताय अस ऐकायला मिळालंय. कशी करतायसा? उद्या नाही, होय उद्या येणारीत.
हं-हं हं-हं, मग केवढं करणारीसा एक किलो दोन
बे कटव एक किलो
हं-हं, म पहिल्यांदा काय कर, चिकन ते स्वच्छ धुऊन घे म्हणजे चिकन न् धुऊन घेतलंस तरी चालतंय, नाय घेतलस तरी पण चालतंय. मग त्याची गार पाणी.
हां
त्यामध्ये आलं लसुण पेस्ट करून घ्यायची पहिल्यांदा, म ती आलं लसुण पेस्ट हळ ळद आणि मीठ ते थोडं मॅरीनेट करून ठेवायचं दहा पंधरा मिनटं, त्यानंतरनं ते मॅरीनेट ठेवलं की दहा पंधरा मिनिट तोवर आपण मसाला तयार कर
त्यांच्यामध्ये दही घातलं तर चालणार नाई? हां-हां म्हणजे चिकन साठी घालत नाई?
नाय नई
या हां यय की ये की अ पाऊल मोकळे करतेत ब्राह् तेन चपल घालून ये ना धाळाव चप्पल चालणार नाही म ये. तद घालवलय दाखवतो य ब्रम्हकमळ हां. ए या हा
ते चिरून बा अं ते बारीक चिरून म्हणजे भाजून घ्यायचं का. थोडस तेल घालायचं आणि ते भाजून घ्यायचं. ते भाजून झालं की मग ते जरा गार होत ठेवायचं. म जरा तीळ खोबरं आणि य जरासं साधारण जीरं ते घालून असं ते भाजून घ्यायचं. तीळ आधी भा
रेंज कशी काय गेली हॅलो. अरे हळू बोलाकी.